हॅल.
हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतोय काय
हा.
काय करायलायस.
काय करू फिरावले बाईर हा बोला.
होय जेवण देन झालं.
झालं म तुझ झालं झालं.
माझं पण चालू काय नाही निवांत बसलोय बाहेर बसलय निवांत बाहेर
हम्म हम् जोरात होय जोरात झाला कि
काय काय केला
बिरयाणी पुलाव
हा.
ठी आहे. बिरयाणीी पुलाव कले
होय कोण कोण आलेले.
सगळे बगनाष आधी का काय नंदवी हाय दाजी हाय रेनू हाय दाजी आहेय अवनी हाय दाड्या हय देवराज हाय अजी तू हाय गन्या हय मी हय म्मी हाय
होय आणि आज सुजलला बोलला नाही स मग?
सुट्टी काढून
हा हा हा.
हम्म.
हम्म.
काय जगा त
काय नाही निवांत बसले तु काय खाल्लस मग?
प फुला हो
होय मग कुठं बाहेर वगैरे गेला नाहीसा आणि पप्पाला आला नाहीत?
उपान येतला ना पप्पाची गाडी पण पडल्या मध्येच काय चर्चेना कधी येेते आता
तुझा आवाज मधच ब्रेक आलाय कुठतरी जरा बाहेर जा का
बाहेरच आहे बोल अरे पाऊसामुळे नेटवर्क केले ना नेटवर्क नटवर्क नटवर्क खो करून दाखवाला येत त्यामुळे पाऊस आलाय त्यामुळे नेटवर्क कटवालाय
ओके.
पाऊस जराात चालू इथं काम कमी नाही
नाही काय लेफ्ट
नाही पाऊस आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे जरा उघडतय आणि पडतोय जरा उघडतय आणि पडतंय त्यामुळे तिथे पावसाचे वातावरण पावसा म्ह नेटवर्क येइना
आमच्या इथं पण पाऊसा आहे की आहे?
हय जोरात आहे जरा उघडतय जरा कमी उघडतय आणि पुडते उघडतय आणि पुडती कोणाच्या फोनवर फोन काल अर्धे आलेत आता अर्धे आल्या मगाचे आले गेल्यास.
होय आज काय सगळी राहिलेत
आज राहिली सगळी उद्या जातातच
ह
अ मी झोपणार बाई लवकर
हम्म तुमचं तर आज ख जोर आहे ना?
हम्म.
माऊली वगैरे काय करायला?
हाय तिला बरं नाही.
काय झालं तिला
साप सर्दी थंड
अरे बाबा काल तर बड्डे झाला लगेच आज जरी पडली
हम्म तेच त बसत ती न चिने केक खाऊन झोपल्या ती
होय.
ह फक्त केक केक केक केक अर्ध्याच्या अर्धी अर् सगळे अर्ध तीन मधला अर्धा रता केक खाल्त अर्ध्याच्या अर्ध्या पन्नास पन्नास टक्के
हम्म त्यामुळे आजारी पडले ती
हम्म
केक वगैरे म्हणजे लहान मुलांना चांगलं नसते ना त्या मूळे लहान मुलांना म्हंटलं केक वगैरे एवढं चांगलं नसतय.
हं हं लाय खाल्ली तीन केक लय आवडतोय गं. केक म्हणजे सोनं तिला सोनं.
हम्म.
हम्म व्हय.
आणि लाड्या.
हाय. हैत सगळी. जेवण जाम झालय. जेवून फिरालोय जेवण अस जाम झालय सांगतो नको नको आता नको नको झालय. झोप येल्या.
होय काय.
पोट फुल्ल जाम झालय झोप यायल्या मला.
हा हा म तू कधी पप्पांसगं जाणार हैस.
आता पप्पा आल्यावर.
पप्पा आल्यावर जाणार.
हमम..
आ पप्पा कधी येणार आहेत म?
उद्या परर्वा येतल.
उद्या परवा येणार हैत काय.
हम्.
हा हा हा मग तू आता उद्या परर्वा दिवशी जाणार.
हं.
म पप्पा बड्डे ला नव्हतत म्हणाव.
बड्डे झाला.
हम् हम् हम्.
मा अ कॉल माझा कसाकाय कॉल लागला माझे तीस कॉल झाल्यात खरं.
हम् हम्.
हा हा हा बोल काय नाई बोल.
ते नाई मी म्हंटलं की मला वाटलं पप्पा पण हैत तुमचं.
पप्पा नाहीत.
हम्म सकाळी मला मम्मी बोलताना कळलं की हा नाईत पप्पा तुमचं. हो.
हम्म नाही हैत.
सतीश दादा काय म्हणालतात?
काय नाही.
हां.
हमम बोल.
आणि काय मग निवांत.
निवांत हाय फिरालोय बाई झोप जास्त होय दोन तीन टाइम बाई पुलाव खाललाय. नाही सकाळी नास्टा नाही दुपारी जेवण नाही काय नाही.
का एवढंच एवढं का तप केलास?
काय करू मनच नव्हतं खायायचं काय लाईट मध्ये सकाळी खाल्लेलं जरा जरा. दुपारी जेवण नाही काय नाही फक्त चावर हाय हांबळ हांबळ हांबाळा. हांबडलो काय फुशाला दुघडला लाव हाय म्हटलं हांबडलो. दोन, तीन, चार वेळा खाल्ला बसल्या बसल्या दोन खीर खाल्ल्या. दोन एक दोन वाटा गुलाबजामून. हा ते ऐक की दोन वाटा गुलाबजामुन दोन वाट्या खीर दोन, तीन, चार, सा साडेतीन वेळा भात.
हां आणि.
अनीत एवळ अन के करमला
अरे वा
हम्म आता मग उठता जेवण उठतान लिंबू पाणी मस्त व मि करून केल आता सगळ जाम झालंय आता झो जाम झोपल्या झो कतीता झोपायचं सांगा
हम् हम् ह् मग किती किती कि का आणडेल अस
तीन माझा एक माझा एक दरे कृष्णादााजीचा एक
हा
आणि आभी काकांचा नाही आभी म्हणजे दाजीच्या फ्रेंडस आलेले ना तेयत
होय ती इकडें चाललेल का तुमच्या घरात?
सगळीकडे इकचली क तिकडे पैसेण्या इकडेच बलवलंोम्हीगळ्यांनी इकडच आहे म्हंटलं इ न करा तुमच्या गाड्या पण हे पैसे आले लागणार
मग ते इकडं चालेल काय सगीझन त्याच्यासाठी चिकन केलेला चिकन बिर्याणी
अ अर्ध अला त क
आम् तेच काय अधे नॉन व्हेजसाठीठी आणि व्हेज जे लोक होते त्यांना व्हेज
मी नंदी गन्या मी नंदी बन्या दोन्ही दाजी झाले हेले फुलफलन आधी काका नाही नाही नली ऐकत ऐक आ का का रवीना मावशी अंजू रेनू अ रनु ममीमी आणि लाड्या आणि योगा
हम्म
अ देवराजननी लाडा
हनी काय खाली?
हे मटर फुला बिर्याणी खली
ह अना
बलेलं कीनी चालू केली ती
आले चालू केले काय मला वाटलं म्हणजे सोडल्यात तला परत खाान दास असं वाटलं रे तुम्ही मधी म्हणत होता ना कि तिने सोडले आणि ते खात नाहीत आता सध्याला हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो